कुणाचच उचलू नकोस काय मगं असुदे कोण पण इथं टायमिंग कळते दहा मिनिटं मग मला कट कर आणि हां. मिंग प्लस की स्क्रीन का लिहिलय? कुठलं मिंग प्लस स्क्रीन. नाही ओ. नर्वेसिंग एम पी मध्येच आहे लस नरविझेन एमपी मध्ये एकच आहे, झायडाॅल पी झायडाॅल जीव हाचं जीव झायडाॅल पी मध्ये आहे बघा हां चालू आहे तसं आता काय पेशंटच शांत आहेत त्यामुळं काही विषय नाही आणि ऑप्शनला पण आहेत ना दुसरे त्यामुळं, बऱ्यापैकी जाते म्हणायचं. प्लस तुमी क्रीम विचारल ना एक्सटीम मध्ये काय? क्रीम ना आहे कि ती ते आधीपासूनच वापरतात प्लस हे नाही कधी वापरलेल अरे झूरळच पाल वैगरे काही आत हा कॉबिनेशन आहे ती. बऱ्यापैकी सहसा डॉक्टर तर लिहित नाहीत बाहेरच्याच पेशंटला आम्ही एक दोन आणून ठेवलेले आहेत. नाही हो म्हणजे रॅपिड टेस्ट प्लस सिरप रॅपिड टेस्ट तरी नाही. ह आहे की. टाईप कर असे खूप पॅरा ट्रिप्सिंग आणि चिन ट्रिप्सिंग फेन्सी पिसिंग म्हणून येतात त्याच्यानंतर एंटोजेसिक सिटी म्हणून येत ते ते जरा बघायला मिळेल का? एकच मिनिट सिरप आहे का आपल्याकडं!
नाही हो सिरपमध्ये तर तस काय नाही आहे. बऱ्यापेकी
ह दोन्हीच वेळ घ्यायचं
आलेलं की किट आलय की हो त्याच वेळेला आलंय चार का पाच बॉक्स आलेत हो